बोल. बोला काय चालू ए?
काही नाही.
जेवण झालं काय? जेवण झालं?
हो जेवण झालं.
हो काय?
लई वेळच.
हां.
हम्.
बाकी? हो जेवण झालं. बाकी काय चालू आहे मग? काही कुठे फिरायला जायचा विचार नाही का?
अरे बाप- अरे इतक्या उन्हात कुठं फिरायला जाता?
हा. लय ऊन तापते खरंच आहे.
हो. आमच्या घराच्याच त बाजूला म्हटलं काल साक्षीगण होत म्हटलं. तिच्या बहिणी- -च. ती शेजारची बाई म्हटलं साक्षगनात गेली. काल दिवसभर समजा तिथंच होती उन्हात. -तच. बाहेरच समजा मुलं दोन सोबत घेऊन गेली होती.
हां.
त त्याच्यानंतर मग संध्याकाळी घरी आली ती.
हा.
तिचा मुलगाना म्हटलं इतक्या उलट्या करत होता, की खूपच.
हो काय? ऊन लागल आशीन.
हं. त्याला ऊन लागलं म्हणून काल ती बाई सोबत आलीही नव्हती मंग. ती म्हणेत, माझा मुलगा खूप उलट्या करतोय म्हण, दि याला दवाखान्यात घेऊन जाते म्हणत. त्याच्यानंतर मग पाहील म्हण त्याची तब्येत चांगली झाली तर.
हो ना, ह्या उन्हाळ्याचं असंच आहे, उन्हळात गेलं की, ऊन्हच लागत ते पाणीच त मग भेटत नाही बाहेर गेलं की, घरी तरी आपण पेतो.
ते बर्फाच पाणी असते, थंड पाणी, अन पूर्ण भरपूर पाणी भेटत नाही. कधी कधी तहान ही जास्त लागते त समजा, पे पेलाच येत नाही ना मग ते.
हा.
हं. हे ऊन्हाळ्यान दिन लय होतं. ह इथ उन्हात नाही जात. तसच तर आपण घराच्या बाहेर स जा निघत नाही जास्त.
जवळच लग्न असले तर जावच लागतात, आठ दिवस तर कसेही मोडतातच.
कशीही मोडतातच.
पंगत व्हायलोक कायचे येता येते.
पण आता तो, लग्नाचाच सीझन आहे ना.
हो, आता लागले लग्नाचे सीझन.
हो, लग्नच इतके आहेत की, खूप अण जाव त लागतेच, कितीकही ऊन किती ही ऊन आसल, काही असलं तर जावच लागते.
हो हो.
आणखी तुम्ही नाही गेल्या होत्या का मग लग्नात कुठं?
अ नाही आम्ही नाही गेलो कुठं आता. अजून काही नाही आहेत, म्हणजे आम त्यातले छोटे छोटेच आहेत सगळे.
हाऊ काय? हो. इकडे नाहीयेत आता. जवळच आहेत म्हणा काकाच्या मुली मुलं, पण चालूये त्यांना बघण अजून, काही फिक्स झालं नाही.
हा हा.
हं.
हं. आणखी काय आता हे, उन्हाळ्याच्या काम कराल घरीच रा.
घरीच बसुन रा.
हो, आता आमच्या इकडे यायचे लग्न आहे, ता त्यायच्या घरात चालू आहे, कधी गोंधळ असते, एक एक दिवस एक एक एक एक चालु हाय त्यायच्या घरात.
हो ना? मग तुम्हाले जायला लागत आसेल. समजा काही करायचं काम पडलं तर.
हो मग, जातो मग आम्ही, आम्हाला बोलावलं की मग.
हा.
हा. ते कसं पाच जणी पाच जणी सवासणी काढतात. ते परंपराच आहे ना, पाच जणी सवासणी काढायच्या. त्यायच्या हातून मग ते सगळं पहिले जे जे पूजा बीजा, ते विधी अस तील ते सगळं त्यायच्या हातून करायचं.
करून घ्यायची बरोबर आहे.
हा मंग मंग बाकीच्या बाया सगळ्या.
नाही ती परंपरा अजूनही आहे म्हटलं. जुनी परंपरा जी आहे ना ती अजूनही चालू आहे म्हटलं. लग्नातही तसं म्हटलं, आता जे जुन होतं ना म्हटलं ते पूर्ण वापस येतय म्हटलं.
हाव. ते चांगलं वाटू लागू राहिल आता लोकायले. म्हणजे चांगलं वाटत ते.
हाव. जुन्या पद्धतच वापस आल्यात ना आता जुनी जी फॅशन होती ती फॅशन पण तशीच वापस आली.
हो हो खरच ब्लाऊजची
राहायची बी म्हटलं आता ब्लाउजच शॉर्ट बाह्याचे होते तर लांब बाह्यांचे आले फॅशन बनली ती.
हाव पण ब्लाउज आहेत की नी ब्लाउज लांब बाह्यांचेच चांगले दिसतात.
पहिले म्हटलं लांब बाह्याचेच होते ना आता पहिले आमचे आम्ही बघत होतो लहान पनी तर मग सर्व जण लांब बाह्याचेच ब्लाउज वापरत होते. आता मग मधात फॅशन आली होती लहान आ एकदम छोट्या बाह्यांची.
हो हो ते छोट्या की नाय हात असे लयच खुल्ले खुल्ले वाटतात.
खुल्ले वाटतात का नाही चांगले वाटतात का बर?
बाह्याच चांगला दिस तात पण.
हा जुनी लोक म्हणतातच ना म्हणजे काय घातलं ते चांगलं दिसतय काय म्हणतात? हे अस जरास लंबलचक ब्लाऊज शिवत जाय.
हा ते कसं आता पैठणीवर तर पहिले लांब बाह्याच शीवतात
आणखी चांगलं दिसते म्हटलं उलट किती चांगली चांगलं वाटते त्याच्यावरती पैठणीवर लांब बाह्याचे. ब्लाऊज काठायचे ब्लाउज असतात तिथं. हाय ना आणि त्याच जर कधी हाव बरोबर आहे ना आता जुनी जी पद्धत आहे ना ते सगळी वापस येत आहे म्हटलं.
हो ते मधा मधालेच काय झालं होतं काय माहीत जनतेले.
हा.
ते पार्टी व्हेअर साठी तरी घालतात छोटे छोटे
हाव.
पण पैठणीवरच्या लांब बाह्यांच चांगल्या दिसतात.
नाही मलाही काही एवढं फॅशन भिषण काही आवडत नाही, जास्त साधं सिम्पलच रायला आवडतय.
हा. साधं सिम्पलच चांगलं आहे. पण आपलं जेवढं सिम्पल तेवढं चांगलं.
तेवढं चागलं उलट ते. केइच्या बाह्यां ते इकडे शिद्र इकडे शिद्र बाय
नाही नाही ते चांगलंच नाही.
मला ही आवडत नाहीत ते अशी.
हा लग्नात करतात बाया काही काही नाटकं.
फॅशन फॅशन आहे ती फॅशन म्हणतात.
हो आप आपण तर त्यांना
आमच्या घरी तर तुम्ही म्हणताल हे काय नाटक आहेत म्हणतात ह्या बायाची.
हो आपली संस्कृती आपली संस्कृती ती आपुनच जपली पाहिजे.
पाहिजे आपल्यावरूनच आपली संस्कृती समजते ना. आपल सस्कांर समजतात ते संस्कार कशे आहेत म्हणून?
हम्म मराठी माणसांना चांगलं सुसंंस्कृतच राहिलं पाहिजे.
हो हे बरोबर आहे हुम
ते हिरोईनीचं कसं आहे, हिरोईन हिरोईनी च्या जाग्यावर आहेत, आपण थोडी हिरोईन आहो
हिले पैसे भेटतात, ते फॅशन दाखवायचे
हा मग, हे बायाला काही काही समजत नाही ना
हेच नाही, मग काहीक समजत नाही, कसं नाही समजत, आ ते हिरोईनन हे वापरलं होतं आणि मी बी ते तशीच साडी घेते, आणि तसच अ तयारी करते
मग ते अंग प्रदर्शनी झाली ती
ते हौ
आपलं अंग प्रदर्शन काहीले करा? ते नेटच्या साड्या घालून आण ते हे करून, जसं पाहिजे तसच राहायला पाहिजे, आपला मराठी लुकच चांगला आहे पण
आपली हो, खरंच आहे, आपण महाराष्ट्रातल्या, कोणी पण, आपल्याला याचा लय गर्व आहे संस्कृती आपण महाराष्ट्रातली, म्हटलं बदलली नाही जास्त, आपण बदलु ही दिली नाही आपण जे आहे ना, ते पद्धत राहूच दिली
हो, तेच तर आपला लुक घेतात
अजूनही म्हटलं, नवीन जर कधी सुना आल्या कधी, तर त्यांना पण आपण सांगतो की नाही हे असं तू बाहेर ग बाहेर गावी कुठं गेली तर, तू कशीही राहू शकतं पण हे आपली इकडे हे असं चालते, तू असंच राहा
हो, पण त्याच्यातच नावही निघते ना, आपल्या इकडे तर पाक ना ठेवतात.
हो, आमच्या इकडे जस आता की तसंच ना ठेवतात
हा पण आपणच नावं ठेवायच्या अगोदर जसं पाहिजे तसंच राहिला पाहिजे, जिकडे जसं चालते तसं करायचं, जैसा देस वैसा बेस
व्हैसा भेस असंच करायला पाहिजे. आता तू जर कधी तिकडे अमेरिकेला गेली, तीथ काय, तुला कुणी म्हणते का साडी नेस म्हणून तिथं
नाही नाही नाही नाही
तू बाहेरगावी मुंबईला गेली, समजा, त्या ठिकाणी तुला म्हणतात ते के साडी नेसणार त्या ठिकाणी, ज जे समजा कपडे वापरले जातात, तू तस वापर ना, वापस आपल्या गावामध्ये आली तर तू तस राहा बरोबर आहे ना तसंच करायला पाहिजे, पण ज्यांना मग ते त्यांना समजते, बाकी लोकांना नाही समजत एवढं तुझं तुझ्याजवळच राहू दे, म्हणतात
हो, ऐकून घ्यायला तयार नाहीत ते
नाही, कोणी कोणी म्हणतात की तुझं तुझ्या जवळच राहू दे, आपलं काम आहे सांगणं नाही ऐकल द्यायचं काम आहे
अ ते जास्त हुशार समजतात.
आम्ही घरी पण मुलांना-मुलींना सर्व म्हटलं तेच सांगते, घरी की नाही आहे असं नाही आहे आपली संस्कृती नाही आहे
हो, पोरींना कसे लांब-लचक कपडेच चांगले दिसतात, बरं
चांगले वाटतात आणि माझ्या मुलींना शॉर्ट आवडतच नाही, म म्हटलं त्यांना एकदम लांबच कपडे आवडतात.
हो ना चांगली गोष्ट आहे ते चांगलंच राहिलं पाहिजे हो ना, चांगलं तर म्हटलं पाहिजे, चार लोक आहेत ना
चार लोकांनी नाव तर काढलं पाहिजे कि नाही खरंच बाय ही, ही सून ही मुलगी
अ नाही मग, त्याच्यात कसं आपलं ही नाव नई ते ना की यिच्या आई बापाचे संस्कार नाहीत का गडे.
हाव बरोबर आहे.
असं होते ना मग.
हम्म, जर कधी जर कोणी आपली अ कोणी वाईट यान वाईट रस्त्यान जर कधी दिसलं तर म्हणतात ना ही हिची मुलगीये हिला संस्कार नाहीयेत बरोबर. ते बरोबर ओळखतात ना लोकं. हो जास्त बोलत ते शॉट कट मध्ये आहे इला संस्कार नही येत बरोबर ते तिची गलती नहीय म्हणतात.
मंग ते कसं येते माय बापावरचं.
माय बापावरच येतेना मंग ते बाकी कोणावर येत नही ना.
मंग त्यासाठी पहिले आपल्याला चांगलं व्हा लागते न मंग लेकरायला चांगलं
अन लेकरायला हा खरंच, बस पण ही गोष्ट लय खरीये जसं आपण मुलांना घडवतो ना तेच मुलं शिकतात म्हटलं.
मंग ते म्हणतात ना तुकाराम महाराजची म्हण हाय शुद्ध बिजा पोटी फळ रसाळ गोमटी. हे म्हण आपुण वाचले की आपल्यालाच आपलं हे वाटते.
उ वाटलेच से
आपल्यालाच वाटते की नाही बाप्पा आपुण चांगलं शुद्ध राहिलं पाहिजेत. तर त आपले उम फळ चांगले होतील.
चांगले होतील.
हां.
असं म्हणतातच तर आहेच
जगात वापरणं म्हणजे असं की पावलो पावली विचार करू करूच चाललात. तोच देवुन टाक की
हो.
नाही तर काय खरा नाही या जगात.
नाही ही ही.
हम्म संस्कृतीन चाललं तर सगळंच काही यायचं.
हो आता तर खूपच म्हटलं मुलां मुलींवरती त म्हणजे खूपच लक्ष द्याय लागते म्हटलं भारी म्हट ला. हम्म, आता तर लहान लहान मुलींवर मटल कि कि लक्ष द्याय लागते आता माहित नाही का आपण न्यूज मध्ये ऐक ऐकत नही काय?
हो म्हणून तर मग हे घर बसल्याचे कामं आवडतात.
आवडतं ह ह
हो बाहेर न जाता लेकरवर लक्ष रायते. बरं ठीकं मग.
हा ह तेच म्हणत होते मी जाउदे
हाव.